हल
याला कावाज
हॅलो
हा बोल की अलग आवाज
हॅलो
हॅलो
हॅलो
आवाजे ना हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
आवाज आला क नाही हॅलो हॅलो
हॅलो
आवाज अलेग नाही हॅलो
हो हो याला याला बोला ना
हा तेच म्हटलं आवाजला काय
आवाज क्लिअर य नव्हता आता जरा नेटवर्क मध्ये आल्यावर इथे क्लअर आवाज
हम्
हम्म हो जेवलो की आत्ता जेऊन बसल तुमचं काय जेवण
झालंय माझं जेवण झाले क्षण झाले आठ वाजता तेच म्हण ज होय लवकर लवकर
ह हो
मग पाऊसन का ह का नाही
पाऊस ते चालूय की तीन चार म्हणजे तीन चार दिवस झाले कंटिन्यू चालू आहे पाऊस
बरं
सकाळी पडते थोडा थोडा वेळ उघडते परत पडते परत उघडते असं चाललं आहे आणि ति म्हणजे असं कंटिन्यू नाही
हम्म हम् आ चढ पण आमच्याकडे पण तसच आहे तसच चालय आमच्याकडे पण भारी लागले उगस काय काम नाही काही नाही
ह ह
क मग आणि काय काय ऊलंय तुझं
काा की जॉब चालू आहे
बर
ट्रेनंग चा आला आहे दोन तीन ठिकाणी ते चालला जॉबचं हा स जनरलच चालला आहे नव्ह ते सास
बर
संध्याकाळी एक तासभर थांबायचं ती ट्रेनिंग चालाय त्याच्याबद्दल माहिती घऊन तर सात वाजता सुट्टी कराच हो कंपनीचंच ट्रेनिंग आहे
बरं
म्हणजे ते आता डॉक्युमेंटेशनचे काम म्हणजे पुुढं पोस्ट वाढणार आहे तशी तस ते कामं पण वाढणार नाही का ते त्यामुळे त्यांच ट्रेनिंग चालू आहे सकाळी एक तास किंवास संध्या एक तासच लवकर थांबून किंवा करून जायच सांगल तर मग संध्याकाळी जायचं एक तास काय तस मी एक तास टाइमपास करतोयस
होय होय
त निघून जाहिले
हम्म ांगते का रिंगयवण कलाच पाहिजे पुढं काही पोस्ट वाढते
हो पोस्ट वाढत त्यामुळे ट्रेनिंग करालाच पाहिजे
हम्
एक दोन तीन महिने निघून जातील हम्म
जवळच आहे कश कंपनी
होय जवळच आहे पाच पाच सहा किलोमीटरचं अंतर आहे फघत दहा पंधरा मिनिट लागत
ब काय जवाब असतोय
जॉब आपल्या का क्वालिटीचं आहे मश मशिनिंगऊन झालेला पार्ट असतते टॅक्टरचं पार्ट आहेत आणि मग ते पार्ट चेकिंग कराय म्हजे मशीन घाले नाही व्यस्थित टयमिंग्स त्यांच्या सगळं म्हणजे कास्टिंगचा प्रॉब्लेम काय आहे मशिनिंग झाले की नाही फेसिंग कसं आहे
बरं ते सगळं चेक करायचं
हो सगळं चेक करा डिटेल त्या्याचा रिपोर्ट तयार करायचा परत तो कंपनीला म्हणजे आमचे जे कस्टमर आहे ना त्यासनी पाठवायचें ते जॉबचा रिपोर्ट म्हणजे कंपनीचे कस्टमर असतात मोठ्या मोठ्या कंपन्या असत दोन तीन
बरं
त्यांना ते रिपोर्ट पाठवलं नाही मगी जॉब आमं ॲक्सेप्ट करतात ती क्वटी त्यां जेवढी लागल तेवढं मी पाठणार सर
हा रिपोर्ट बघून मग तिने क्वांटिटी देतात तेवढं जॉ
हा म्हणजे त्यांचं पण एक दोन तीन म्हणजे एम्प्लॉईज असतील की नाही ते आमच्या कंपनीमध्ये पाठवणार तेंनी आणि त्यांना जे जे प्रोडक्ट लागणार आहेत म्हणजे जे पार्ट लागणार आहे ते इंजिनचं पार्ट आहे सगळे ते इंजिनचे पार्ट कोणचे कोणचे लागणार आहेत ना ते सांगतात तेंनी आम्हाला हे पार्ट लागणार आहे मंग त्यांच्या हिशोबांन तिनें प्लॅन करूंन देतात त्यांच्या हिशोबाने आम्हीं प्लॅनच्या हिशोबाने ती काॅनटिटी होती जास्तं
हम्म बरं
मंग तसच ते म्हणजे रोजचा प्लॅन वेग वेगळां असतोय कधीं कधीं गिअरबॉक्स कधीं इंजिनचं प पिस्टन बस्टन असं बऱ्यापैकी सगळं गियरं पार्टच हाईत.
पाहिजे ते कु
हो सगळं गेयरच पार्ट हाईत
हम हम ह
मंग त्याचं डेव्हलपमेंट सगळं इथंच होतें जसं मं मशिन ते होते तसं ईकडेच येतं म्हणजे बाहेरून पणं येतांत पार्ट दोन तीनं सप्लायर आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडून आमच्यांकडे येतांत पहिला मंग आम्हीं चेक करूंन मंग परत पुढें पाठवतं असं
हम बरं बरं बरं
म्हणजे फ्रेश मटेरियल पणं असतें आणि बाहेरून आलेलयं पणं असतें जुनं मटेरियल असते असं
ह हां
ते परत चेक करायचं परत रिव्हर करायचं परत त्यांचं पाठवायचं असं.
हा
दोन तीन स्टेप असे ते स्टेप करून झाले की मग उते डिस्पच लार
हम् हम्
अं तुमच काय चालू आहे तिकडे
आमचं कायं पाऊस असल्यामुळें जरा कमी असतें सकाळीं कामं आातलं फक्तं चालते मंग येतांत स्टेशन मध्यें तेव्हा कायं पाऊस बाहिरंच कामं कायं चालत नाहीत
हा ऑफिस वर्क आहे नां तुमचं कांहीं की नाहीं
ऑफिस नाहीं आम्हीं साईटवरच असतोय ऑफिसवर कायं नसतय आमच्यात ऑफिस वर म्हणजे कायं बिलिंग असतें ते पणं आम्हीं साईट वरच करतोय सगळं. सगळं साईट आमच्यांकडेच असतें त्यामुळें आता पाऊस चालू हाय त्यामुळं बाहेरची कामं सगळी बंद आहेत. कायंआसल आंतलंच कामं चालू हाय
आतलंच की आता पाऊस चालू म्हटल्यावर बाहेरच कायं
हम्मं आणि पोहोचवल्यां मुळ लेबर पणं मिळतं नाहींत लय दमवत्यांत
दमवणार की पाऊसाळा हाय पाऊस पडालांय कारनं लई
कारणं म्हणजे कायं त्यांचं कारणं ऐक त्यांचें त्यामुळे पावसाळ्यांत कायं खरं नाहीं दोन तीनं दोन महिने लंय
हां....
आणि बाहेरची कामं चालू असली की होतंच नाहीं त्यामुळें आतली कायं असल ते करूंन द्यायला लागतय कामं.
व्हयं पावसाळ्यात जरा दमवतयच सोडा एक दोन तीनं महिने
हम्मं
तेचं तरं एमप्लॉय एम्प्लॉय नाहीं कां एकतर पाऊस पडांलायं कारणं त्यांची
कायं पाऊस पडल्यावर काय बोलता येतं नाहीं
होयं आपणं तर कायं बोलणारं आहे स्वताहून
कायंम चालतंच नाहीं म्हणत्यांत सरळं
हम्म
विषयच नाही तेजा काय बोलून काय बोलून फायदाच नाही
हम्मं
कामं तयार असतांत तो पाऊस पडालांय कसं व्हियू
हा नाहीं तर फोन उचलत नाहीं तरं सरळं
ह
फोन उचलत नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशीत फोन उचलत
ह ह
आणि आमच्या कनस्ट्रक्शन लान तर लेबर वाट मिळच
हम् कंट्रेशन लांड लवकर मल उओडकून ओडकून दमते पूर्ण
माशक्ध
हम्म
हम्
मग सुट्टी चालू आहे सुट्टी असेल की संडे
आज सुट्टीच की संडेला सुट्टीच असते
क तरी फिरायला बाहेर टॅनिंग बमिंग करून
जायचं आहे आता जाणार का काय आता बघ्या पुढेच्या आठवड्यात जायचं
एकचार दिवस मिळते त्यामुळे जरा फिरायचो इकडे तिकडे काय तर
हम्म फिरायला तर जायचंच आहे
एक दिवस प्लॅन करायचं काय पावसा पावसाचं वातावरण बघायचं जायच
होयं खचिंग करायचं आहे बघायचं पुढच्यावतत दोन
हम्मं आम्हीं करतोय थोडा आधीमध्ये का तिथं प्लॅन सुट्टी दिवशी बघूंन
व्हॉलेट
कायच ह हां वन डे ट्रिपचं करायचं म्हणजे आपलं कामं पणं होतें आणि फिरून पणं होतें हो तुभी एकदां
होय आधी म जायलाच पाहिजे कुठ तर हशोबा आहे मजा येतली
हम्म किती दिवस बसणार घरात बसून बसून काम तर चालूच आहे
काम तर रोज असतेच काही
हम् एखकाद दिवस सुट्टी म्ह तर जमन यायचं उठतं
हम् तू या तर पुढे चारटक करत जाऊनयच आपटला तर दबा बघून जाऊन
हा जवळपास बघायच इथल्या लोकलला शंभर दोनशे किलोमीटर मध्ये
हम् शंभर अंश किलोमीटर म्हण जातात तथे आंबोली राऊतवाडी हेच की
चालत की किरकोळ किरकोळ ठिकाण करायचं दोन एक दोनट आठवडे गेले की नाही दोन तीन दोन दिन आठवडे गेले तर चालते जाऊन आल काय
हम
कंटिन्यू पण घरात काय बसणार
होय घरात पण काय वेळ जात नाही काय नाही सुट्टे दिवशी आ दिवसभर करातच होतो
दिवसभर घर असले काय पाऊस लागलाय घरातन बाहेर जायचं होत नाही
नाही घरातून बाहेर जायला जोरणम्म त्या सगळ ऍडमटून रायचं की कामाने
उद्या सकाळ उठून जायचंच
होय त्यांना काय पर्याय नाही हम्
मग ज्या वर् लाईन कनस्ट्रक्शन लाईन कंटिन्यू चालूच आहे का पावसाळा उन शि ती
कंटिन्यू चालत असते काम नाही नाही काय बंद नसते कामागार आले ज्या दिवशी येत त्या दिवशी काम बंद नस ते काम चालूच असते
ते बरं यायचं कंटिन्यू काम चालस
ज्या दिवशी कामराय त्या दिवशी बोल काम
ह नाही का कंटिन्यू चालू आहे आहे भर आहे तर मेकॅनिकल लाईन तशी नाही बंद पडायते म मध्ये चालू होते
आमच्यात काय नाही आमच्यात कामं ढीग असतात.
हम्म मेन आपल्या इंडिया म नाही त्याच्यामुळं काही नाही ओ
हम्म.
बाहेरचा काय संबंध नाही जास्त.
जायचय का म्हण आणि इथल्या इथं कसं असतंय कारण त्यांच्यामध्ये कसं अपार्टमेंट झालं, सेल झालं सपला विषय दुसरं
हा लगेच दुसरं काम
ह आणि अपार्टमेंट तयार होईसपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी सेल झालेला असतं
हम्म.
पण मग एकदा चालू केलं ना ते सेल करायला चालू झालेलं असते. आणि ऑलमोस्ट जरा तयार होऊसपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी सेल झालेल असतय.
होय बऱ्यापैकी तेच त्याच बांधकामाच्या वेळीच त्यांनी तयारी करत ठरवु युक्याला सेल करायचां का नाही ते. आणि त्या हिशोबने बनवून पण घेतात ते हो नी.
होय. त्यामुळे ते बऱ्यापैकी सेल झालेले असते त्यामुळे एक सप्लाय केलेली दुसऱ दुसरं काम चालूच असते कामाला काय हे नसेते सुटी
म्हजे मोठे साईड चाू असत ते कंटिन्यू
हो्या चालूषट हा
मोॉलच्याा वगैरे अस
होय चालूच असते
हे बरं हाय कंटिन्यु लाईन चालू आहे.
होय.
तर बंद झाला मधीच बंद पडणार, मधीच चालू होणार हे काय बरोबर वाटत नाही.
म ते कसं काय नसतय कंट्रशन लाईन मधे कंट्रशनामध्ये का काय? कामगार नाही आली तरच काम बंद होतय नाही तर काय शक्यतो करून काम बंद नसतंय.
चांगलाय चांगलाय.
ह
तेच म्हणलं विचाराव फोन लावाव, लय दिवस झालं फोन बी केला नाही म्हणे
हा हा हा.
चालतंय
चालतंय, आणि काय मग?
आणि काय नाही वा निवांत चालु अआहे सगळं.
बरं बरं चालतंय हा, ठेऊ काय?
हां चालतंय चालतंय.
हा